काही नाही बा हे गट बनवणं चालू आहे आता
असं असं सकाळीच गेल्या का मग तुम्ही तिकडे?
नाही हो आता बारा एक वाजता आलो आम्ही बा कामाले जायला राहतात नाही गावातले
बर बर स्वयंपाक वगैरे करून गेल्यास
हा हा हो आम्ही आ तिघिजनी या पिंपर खेड्याच्या ताई हत अंद बग वारीच्या मॅडम ह का बाकी
बाकी
अ पय
काय म्हणता ते हम्म याला येईल काय ते तुच्याया नडतलं झालं काय बाडगीर मग
आ
ननदले ननदले झालंत काय बाडगीड
हो
हम्म
मुलगी झाली ना ताई
हम्म.
मुलगी झाली पाळण्यातही टाकलो गेल तरो आम्ही पाळण्यात टाकायले
हा काय लग्ना गिन्गनात कोणाच्या गेलतात आता?
आा
लग्न तिकडे झालत ना तुमच्या इकडे याचं त्या पोरीच कोणत गावले दिला तिने
ते कोणत घारेफळ
हा हा काय करते तो पोरगा वावर गिवर आहे का त्याया घरी
हा वावर आहे
हम्म चांगलंय
हम्म
बाकी तुम्हाला कधी टाइम भेटे त कधी संध्याकाळी ये साल काय घरी
हा इन न
बरं
काही ना काय घेऊ काख हा च बजर आमची तर टी वी च नाही होऊन राहिली माय धडी झालं जेवण फिरेल नाही ना
शाळेत गेलेच नसतील त्या पोरीले चांगले पर्सेंट भेटलं तुमच्या नाही उ दहावी शिक
हो सदुसष्ट पंचाळीस
हा त्या दिवशी पा पाहिलं होत तुम्ही रिझल्ट टाकला होता तर
होा
आता काय करूय म
आता काय अकरावीला ऍडमिशन केलं
अकरावी मग कोणता सब्जेट घेतला आर्ट्स घेतले कॉमर्स घेतला
हा आर्ट्स घेतल आपल्या सौदळ्या च्या सौदळ्या सौंदळ्या च्या शाळेत सौंदळ्या च्या शाळेत कॉमर्स ध्यायला होता मग येणं जाणं ळ म आयट्या करायचा होता पण तेल्हारा अण अकोट आपल्याला दूर पडतेय इथं पाहिजे होत हिवरखेळले पोरीच्या जातीले इतक्या दूर पाठवून ऍडमिशन केली
हा मग आयटीआय कुठे करायचात तेल्हारायले
आय टी आय देणारे आहे इथं नाही ना हिवरखेळले
हा हा इथं नाही आपल्या इकडे हो बरोबर आहे
पोरीच्या जातीले जातील इतक्या दूर पाठ
हम आपण इकडे खेड्या विभागात राहत म्हणून त्याला जर राहिलं असतं ते शिक्षण झालं असतं
बाबा बाबा
बाकी माय पोर आज घरी जात
आं
माय पोर आज घरीच होती आज रविवार होता तर हम्म
हम्म
बाकी आपलं ते काय झालं म्हण त्या लिपिकेचं
आणि लिपिकेचा आता सर येत
हा मीटिंग कोणती होती मग तुमची त्या दिवशी?
ते प्रभाग संघाची होती.
हां हां
हम्म कॅडर कॅडरची होती ते प्रवासार हम्म आपल्याला चारशे
ह
द दो इंचच्या आसपास घ आहे ठेऊ का मग? चालेल ते शिलाईस तर नाय द्या लागते त्या साडीच्या वरची हॅलो बोत माहे चुंदरी साडीवर मलो हॅलो म नला कलोरची लाल कलोर्ची गिला कलोरची अ शी नाम लय मस्त दिसतात ते काळया कलरची हॅलो निळ्या कलरची.